कुठे आहेर लेक्चर चालू आहे का? मग काय करते?
काय नाही न फिरत आहे ना.
फिरायला का ब?
चलना फिरायला जाऊन बाहेर.
नाहीये लेक्चर करायचे ना आपल्याला.
लेक्चर काय करायच मला पास काढायला जायचे आता पासचे टाइम
सर पण काही येत नाहीये मग बसून काय करणार मग चल ना.
लेक्चर करून घेऊ मग जेव्हा बाहेर काय करत होता तू कधीच्या
मी जातो हा पास काढयला म्हणजे तिला बोनोफाईड वगैरे सगळं घेऊन देतो मग येतो. कदाचित हा तर त्याल कॉलवर चालूच राहू दे येतो मी नंतर हांं.
हा ठेव हॅलो?
हां.
ठेऊ का? हॅलो? हां ना. हो चालेल.
आता सर येणार
काय झालं सर न येतील रे तू लव कर ये बय सरांना गण टाईम होऊन जाईल. हॅलो? मी इलेक्शन हे कराय करतो.
लेक्चर कर कोणा
बोनाफाईट घ्यायला आलो होतो. क्लासला कोणीही नाहीये. सराला विचारयला गेल हो टाइम टेबल
हम
टाइम टेबल दे म्हटलं अस.
टाइम टेबल काय माहिती नाही जा बाबु अगे तर लागले असता म्हणजे
मग तू आता नाही येशील का कॉलेजला? आ?
काय नाही ते?
नाही येईल का बा अस कॉलेजला? नाही रे गोळ्या घेतल्या तू? हॅलो? हॅलो?
अर अरे मग सर थोडे विचित्रप्रमाणे बघतायत कॉलेज कॅम्प मध्ये कॉल वर बोलतोय म्हणा.
बई पण लेक्चर कधी करशील तू कधी पाच काढील पाच काढायला किती वेळ लागत माहिती ना तुला.
नाही रे मी आता जेस्ट लगेज येतो बोनाफाईट घेऊन.
अरे नाही भेटेल, पास लव आहे एक संध्या
अरे बोनाफाईड घेऊन येतोय, रे मग ते डॉक्युमेंट घेऊन ते घेऊन येणार. पास साठी मग ते भरून घेणार कॉलेज
अस मग,
हा.
का खायल एवढ्या जवळून? सर नाही आले र अजून, येतील सर लेक्चर काय मुली बोलायला गेलेत त्यांना
हा मुली हेच बोलवायला गेले होते ना रे, ते म्हणे सर येतायेत. म्हणे, पण केव्हा येणार ते कन्फर्म नाहीये.
अस. नाही या रित बेकार बो बोर होतये चालायचं. नाही रे बोर होतोय इथे, चालायची पाळी
बोर तर तसं होणारच ये रे.
वह्या घेतला रे आज
असं का? कितीवाली वही घेतली ये मग?
तीस रुपया
ह
म मुली पण नाही आजतर, कोणी नाही म्हणजे, क्लासमध्ये कोणी नाही. हम् तेच ना. कुठे बसत तू, पनी साईडला हम्म.
काय रे यांना बोनाफाईट दिली की नाही रे, थांबा दोन एक मिनिटं बोलून हो.
आयर घेऊन देतील रे त्यांना. हॅलो, हॅलो. ब्रो, ब्रो. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो बोलो बोलो हॅलो, हॅलो,
हॅलो
हॅलो हॅलो ब्रो ब्रो जोमॅ जनस द दस लेसन व्हायलेस सेल ऑफ द ऍटम पा ऑफ कुठय रे? सर नाय आले व्हय तुला मी टोकतोय. नोटस दिलेले मला तुझे पहिली यायची आहे थोडंस
हा मंग सर येणार तेव्हा
पण तुली उद्याय नवता का तू ते आला होता का कॉलेजला असो विचारायला ते
आला होता ना रे
बरं मला कॉल करत जार तू येतो ते व्हावाई चालल. हॅलो म्हटल कॉल लेले तो त्यावेळेस
हा चालेल मी कॉल करत जाईल तुला मुलेला येणार तेव्हा.
म कुठंय तू आता
मी आता आहे बोरायला आलेलोय बोना फाईड
घेतलं.
हा इथे भरत आहे बोनाफाईल
मग इथं तर कोणी सर पण नेते चालेल सर सर पण नेते स ह हॅलो
हॅलो ब्रो डोंट कॉल ब्रो हॅलो
तुने काढायला की नाय पास
पास त काढली मी कधीची काढली पास आता काय बस पण चालली बरोबर चालत नाय पाऊस पडत आहे ना
आ
मग ख्याल बस पण बद बद चाले कार ती चालली. मग घरी जातो काय घरी जाल्यावर मग काय जेवण बिवण करून झोपून सकाळी तू कॉल नाय करत पण कॉलेजला यायचं होत नाय माझं अव रे यार पैसे पण नाय राहत ना मग माझ्याकडे म्हणुन मोजतोय. तरी बी आप हॅलो हॅलो बर तू पण तो सांगायच नाय लवकर येते जा म्हणून हॅलो
काय रे
म्हटलं कुठेेय तु आता असं विचारयं कधी येशील?
अ बाहेर उभाय रे थांब रे ते भरतायेत र टास्क
फॉर्म पास भरत्यांतस तर मग एक काम कर जो कॉलेजला येऊन जाजो स
मी येतो ना.
हाय आलं हॅलो म्हटलय ते सरांनी सांगितलं होत मला नोटिसला बोलून घ्या जेव भो काम होत थोडं असं सांगाव त्यास
हाव हाव बरोबर आहे तुझं काय रे आज खाऊन आला की असंच बसलंय म्हण
असंच बसला आहे रे मी काभार जेऊन करू बाहेर पैसे नाही काय नाही न
काय बोलणार ते पण नाही कडत हे पण बोलत हे भो दहा मिनिट बोलायचे
हम हॅलो कुठ ये तो
कावा कोन गांव ची सांगा क्रिस्पी काहू का म्हणते का म्हणते ना
येरे लवकर ये जा कॉलेजला
हाव रे
हा हॅलो ब्रो हॅलो हॅलो अर कोरीला आलेले परत एक पोलीस कोरीला तु पण येऊन जाऊ सांगले
कितीक मिनिटं झाले आठ झाले आता दोन मिनिटं बाकी आहेत.
हम्म बोल जाऊ जाऊ काय करायच आहे. गावाला गेला होता का तु त गावाला गेला होताना गावाला गेला होता म्हटल
कोण नाही रे
मग तुझी मम्मी तर बोलली मला गावाला गेला होता तु
अय बोठया तू शांत बयीस जास्त नको बोलु तु
हॅलो इथे आलेले
आता किती बाकी ये थांब दोन मिनिटं बोलून नको राहू दे आता चालू राहू दे मोबाईल
हॅलो ये हॅलो ताळाळाहमफम नरेश ओ नरेश
घे नासिक कोयद माहिलीस यावल ये
हॅलो
मागे
हॅलो. हॅलो! ब्रो ब्रो ब्रो... आई कॉल मी ब्रो आय डोंट नो ब्रो... दिस इज द आय आस्किंग
विशाल... येतोय रे विशाल... आ... विशाल आला.... आता मध्ये घुसला काय विशाल... तो बोलत होता तुला.... बघ आला ररे विशाल हा तोच हा तोच दोन पायवाला विशाल... त्याला बघ तिथ पिंपल ए तो दिसाला
पैशे रे माझे
काय ते...
हॅलो! हॅलो! हॅलो
कोन्डा काय आहे ते
हॅलो! हॅलो! हे नरेश.
आणि ये हाय बी.
हॅलो! हॅलो! हॅलो!
हॅलो! हॅलो ब्रो! हॅलो! हॅलो!
म तारीख बी टा केली दोघ का.
तारीक टाकी द तू सव हल हॅलो.
हॅलो! बोली नाही ना गता का.
हॅलो! ब्रो ब्रो ब्रो नरेशले कॉल लावा.